हॅलो हा बोल ना अरे काय ना बसलो आहे बोल ना.
माझ्या वेळेला विचारलास फोन करून.
हा विचारलं ना अरे तू बोलतो आता नाय बोलतो तो म्हटलं जरा बघ बोलून काय बघतोय तो अरे त्याला बोललो जरा मॅन्युअल द्यायचय रे. जाऊन नाही बोलला आता नाही दे ना बोलतो.
अरे हे लोक माझ्या समोरून आता आले हरेषा वीरशा पण मला माहिती नव्हतं वाढीत गेलेत ते लोक.
हर्ष कोण आपला हर्षा
हा हर्षा करण आणि तो अजून एक भट. म्हटल्यावर काय बघ त्यांच्यात तो ते तिघ जण गेलेला. वाडीस म्हट तर मला माहिती ते गेलेले.
अरे मगाशी भाऊ पण आला होता भाऊ आणि आपला साई.
अरे भाव आलेल तेव्हा मला माहिती होता बण ते लोक लगेच आले निघालेले. अर्ध्या वाटेत अर्ध्या वाटेत पोहोचलेले.
काय रे तु.
तेच तर झालंय आणि आता जाऊ पण नाही शकत आणि अ गाडी पण नाही सिद्धारथ पण नाही सिद्धार्थाची गाडी घेऊन गेलो असतो आणि.
सध्या आजच गेल्या घरी.
ना हा
मग आता तिथं कोणाची गाडी नाहीये.
ना करनची ये बट तो कशाला देतोय त्याचा काय आहे एवढा संबंध तो देणार आहे आपल्याला.
हा ते पण आहे त्याचा काय संबंध ये.
आणि वरतून असा बोलणार आहे गोष्टीसाठी पाहिले तर देणारच नाही.
होय आजच सगळे गेले रे थर्ड इयर वालीनी
सिद्धता असतात तर सिद्ध त्याची गाडी काय कधी पण आपण घेऊ जाऊ. रात्री बारा वाजता तरी बोलला तरी देईल तो चावी. त्याचा काय एवढा नाय. तोच तर मेन होता आता मगाशी अलबक्क्ष पण आलेला हॉस्टेलला. पत्ते घेऊन गेला त्याला बोलला अरे तू आधी अगोदर तरी सांगायचा. मला वस्तू आणायची होती वाढीत गेला. वाढीत राहत आता वाढीत आहे ना ते लोक रुम खाली केली ना.
केली खाली रूम
हा आज रूम खाली केली त्यांनी वाटत सगळ सामान शिफ्ट केलं दुपारी.
होय काय
हा
हम् हम्
मित्राच्या रूम वर आता राहतात. नंतरला घरी गेल्यावर आल्यावर मग बघून राहणार.
हा हा हा
रूम पण आता काय माहित कुठ आम्हाला बघायचे आता काय उद्यापासून चालू करणार आहे रूम बघायला उद्या गाडीत तर बोलला करून देऊ बघायला रूम. काय कसं काय उद्या समजेल हेला विचारलं.
हं कोणाला?
तेजसला, तेजसला आणि काय त्याच नाव हे त्यानला करून की रूम आहे का बघा ते लोक बोलले आहेत आमच्या इथुका म्हणे वलकी ओळ ते मधे आहेत तर तुम्हाला हव्यात का बाच कसं काय भाडा विळणं ते लोक बोलल ते गुरुची रूम घ्या आम्ही म्हटलं गुरुची नको याला गाडी बिडी बोलतात गुरुची नको रूम कारण का ती आतमध्ये पडते ना रे.
होय
म्हणून नको बोलवते ते लोकं.
होय काय. आत
तसं ते एकदम कोपऱ्यात पाठीमागे पडतय म्हणून मी नको रूम तशी ती आता तरी त्या लोकांनी पूर्ण घाण करून ठेवली आता ती साफ करायला आपल्यालाच लागेल. कारण का मालक तर करत नाही ते लोक राहायला येतात ते लोक साफ करतात, एवढी रूम पण कोण साफ करेल परत
ते पण हाय. रूम खूप खराब आहे रे मी बघितली होती.
मी पण बघितली रूम कशी हाय आणि तिकडे काय एवढं तीन नव्हता रे, तुकडे काय नाही काय केलं तरी चालतं असं म्हणजे काय असं मालकाच बिलकाचं काय टेन्शन नव्हतं.
कुठं उरुतिरुंमला?
हम्म बाकीच्या ठिकाणी कसं मालक काय असतं किंवा मग नंतरला मग आजूबाजू आलेला कुठली फॅमिली राहते. नाही तर मग पोलीस उलीस राहतात.
आम्ही घेतलय तिथं पण काय एवढं टेन्शन नाही रे कसलं. होय पाऊस आला हा
गग. तुमच्या इकडे पण भेटत नाही ना अपार्टमेंट मध्ये. तुमच्या अपार्टमेंट मध्ये भेटले तुमच्याकडे बघी तिकडे आता के क सिटी मधे आहेत भ
होय के क सिटीला हाय रे, मला एक बोलला होता, केक सिटीला एक हाय म्हणून.
पण आमच्या पाटी राहणार पाच जण ना, अजून दोघं जण असते सात किंवा आठ जण मग झाल असतं.
हम् दोघंजन कोणतरी बघायला पाहिजे अजून ऍडजस्टमेंटला.
आता सुव्या एक धरून आम्ही जरी सुव्याला जरी असं आलीपालीवर ठेवलंय आम्ही पाच जण सीव्याला सीव्याच बर का नक्की नाही. त्याच्चे बाबा म्हणतात करू की, तो राहणार इकडे बोलणे करू घ्या अगोदर अगोदर काय तू असं हे घेऊ नको सोडू नको.
हा.
ते तू या . तेचे बाबा बघुया, बघुया करतात आता काय, काय माहीत, काय करतात.
होय त्यांच्या बाबाचं म्हणनंय बाहेर जाऊन बिघडला बिघडला तर.
अरे बट तिकडे हॉस्टेलला तीस हजार द्यायला लागेल ना म.
होय ते पण हाय. पण सांगणार कोण? अं चिरूचं काय?
तेच झालं. त्यांना समजून सांगायला पाऊस पा पाऊस आला.
होय पावस आल रे.
तिकडे हे शेड आहे ना. पत्राय ना.
होय पत्रा हाय. अरे मी पेट्रोल सोडवतो ना ते गाडीत आता.
हम्म.
त्यामुळे. पाऊस आला होता. आणि एतो आताच गाडी आली नेमकी. सोडली आता सोडली. अडीच हजार सोडलं. कार होती रे.
अच्छा.
हा हजार रुपये पे गाडी टाकल आणि आणि अं अं अडीच, दीड हजारच याच्यात टाकल्याने कॅन मध्ये.
कॅन मध्ये देतात?
देतात.
म कॅनमध्ये जास्त घेतात की, तेवढाच भाव?
सांगतील तेवढं.
अरे म्हणजे त्याच पेट्रोलच्या रेटने की, जास्त ब्लॅकनी देतय म्हणून. कॅन मध्ये देतात की जास्त घेतात.
पेट्रोलचाच रेटनी.
अच्छा. मग ते पर ते काय काय लोक ब्लॅक विकतात ना.
हो ब्लॅकने विकतात. इथ काय नाही अजून काय.
मग तस मग जास्त भाव लावला पाहिजे. पेट्रोल वालानी पंपावालानी.
होय असं असत मग लय, खूप लागलं असत तर.
त्यांना बलाची.
आ.
पेट्रोल पंप वाल्याची पण काय कमाय झा
होय. बघू, पेट्रोल पंप टाकाय बघूया.
पेट्रोल प ह्याच्यामध्ये खूप हे आहे रे. पैसा खूप आहे त्यात.
म उद्या कॉलेज ला जाणारेस.
उद्या कॉलेजला जाणारे. उद्या प्रॅक्टिकल आहे रे.
अच्छा कुठले?
पि ओ सीच प्रॅक्टिकल आहे उद्या.
मग क्वेशचन बीशन काय पाठवलेत?
नाही ना. कधी क्वेश्चन पाठवते काय माहिती? क्वेशचन नाय, काय नाय. कसं करू काय कळत नाय.
आडवा घेतलं त मग काय होईल?
काय आता काय उरणार. पाच दहा मिनिटं अगोदर असं टाकलं ना. तरी पण काय येणार नाही मग.
वाय.
आणि सकाळी टाक सकाळी टाकलं तर काय मग. काढणार कधी वाचणार कधी कधी लक्षात ते ठेवणार ते.
ते तर झालंच मॅमला सांगता येईल रे. क करून म आठवले मग कसं करणार.
ते मॅडम ना सांगायला पाहिजे मॅडम. सिन ऑप्सन नाही काय नाही म आम्ही करणार कशे.
तीर वाजा.
हां. तेच रे आता जर उद्या मॅडमने सकल दाखल दिलं मग उत्तर कधी काढणारा. वाचणार कधी काय कधी.
हेच मॅडम ना सांगाय पाहिजे सांगायचं मग. सांगायला पाहिजे मग नाही तुम्ही काही पाठवलेलं नाही काय नाही करणार कधी आम्ही.
ते तर आलंच आणि ते पण सांगायचं करून की मॅडम दुपारी पण प्रॅक्टिकल घ्या. दुसऱ्या मॅडमला तूजत. मग अश्या दोन दिवसात संपतील. शनिवार रविवार सुट्टी पण भेटेल मग पोरं राहतील घरी.
होय.
ते जाणार आहे असतील ते. तू जाणार आहेस की?
काय माहित. नाही रे मी इथे कुठे जा, अरे इथे कोण नाही ना आता सगळे मलकापूरला आहेत. आर मी गेलो तर माझा अर्धा दिवस तिथं जाणार.
मी पण तसा विचार केलेला मला. अठ्ठावीस तारखेला जायचं होतं. बा अठ्ठावीस तारखेला मंगलवार आलाय आणि त्या दिवशी प्रॅक्टिकली घेतली तर मग आला. मगं आता आता या विचार केला ह्या माहिन्यात जाणार आत. नाय.
सेम ची प्रॅक्टिकल लागलिया म्हणजे बस तेव्हा.
पेपर झाल्यावर. सेमची तर अजुन एवढ्यात लागणार नाही कारण का फॉर्म भरायचं आहे ते हे सगळं करून प्रोसिजर बीसिजर करून म तेच्यानंतर काय ते वर
कध कधी सुटतात काय माहिती ऑगस्ट महिन्यात तरी मला वाटतयं ससा सेमिस्टरला जाईल तू.
हा.
हम्म म.
आणि आपलं कॉलेजचं पण काय बरचं नाही कधी काय टाकतील कधी काय सांगतील काय सांगता येत नाही.
हां कधी पण ओ छुटक्या पण लावते कुठली पण एकदम कधी पण घेते.
आधीच तर परब सर परब पण पाठी लागलाय. करा तुम्ही करा काहीतरी करा मनाने करा.
काय म्हणा नाही घरमा.
या शिक्षक लोकांनी कधीही कॉपी प केले नसतील?
ते लोक कॉपी केले म्हणत कॉलेजला.
मग
आता दुसऱ्यांना बघ ना की हिला काय तीच नाव.
कोण?
आपल्याला शिकवायला होती ति. हेला या सब्जेक्ट ला ना काहीत्रली नाही रे आता शिकवायला ना ते. हा यु एस कॅपला झाले येत ते लोक कधी मा. सुजाता नाही रे ती चष्मीश पहिला अगोदर ह्याला होति.
अ संतोषी.
हा संतोषी. इकडेच डिग्री केला आणि मग इकडेच मास्टर करते आता. आणि इकडेच शिकवायलाय शिकवते पण काय नुसता वाचून दाखवते.
तेच
एक्सप्लेनेशन तर काय करत नाही वरतून एवढं फास्ट बोलते की.
अरे कायच कळत नाही रे बाबा. म्हणून मी ते लेक्चरच बसलो ना एक दिवस पाहिला बाबा कशी.. शिकवत होति ते त्याच्यानंतर बसलच नाही मला लेक्चरला तिच्या.
मी एक लेक्चरला बसलो मग काय समजलं नाही काय शिकवते काय नाही. त्याच्यानंतर मग आधुनिक बसलो. त्या लेक्चरला मग थोडं उठून उठून मधी मध्येी उठून क्वेरी विचारत होतो. मॅम हे काय थांब हे काय शब्द आहेची स्पेलिंग काय. याची स्पेलिंग काय विचारत होतो मॅम ला. म्हणजे कं स्लो जाईल ना मॅम मॅम कशाला काय बोलाल उलटा डाऊट विचारते मी.
बरोबर डाऊट क्लिअर करतोय पण.
म..
ते बरं आहे मॅडमचा फ्लो तुटला की मॅडमचा डिस्ट्रॅक्शन जर होतय. तो त्यातमध्ये थोडा टाइम होतो.
तेेत ना नाही तर मग पोर्शन भागवण्याच्या पाठीमागे लागलेले असते.
होय पोर्षण हे आज दुपार आज दुप.. पररे पण पोर्षण हे मॅडम काहीतरीला लेक्चर होत पीयुसीचा.
पीओसीचं लेक्चर होतं तीन का चार पान हे दिला.
ह.